हॅलो
हा हॅलो हा आवाज यायलंय काय होा या
आणि काय आवरला
हो झाले ब अस का बर
काय म्हंटलं
नाावाला आलोय ग
हो हा हा पाऊस वगैरे आहे काय पाऊस
वाळे वाळे काय
पाऊस आहे का तुमच्या इकडे
काय ते पाऊस
हॅलो हा होय पाऊस पडून गेलेत का नाहीत मग हा
ह् परवा आलेत कि म
हा बोला की होय आमच्या तडे बी एकदा दोनदा होऊन गेले याला हो बाहेर तिकडं हा हा हा हा
हम्म
आमच्या इकडे बी परवा येऊन गेला
हा हा ते एक दिवसच तेवढं हे झालंहऊन पडली किती काय नहीं
होय आणि आता पण ऊन पडलेय पाऊस मे जून चालू जून महिना लागलाय तरी पाऊसाच काही हेच नाही अजून हा जून महिन्यात भरपूर पाऊस चालू होतोय
होय
अजून काय ह्या वेळेस नाही आणि मागच्या वर्षी मे मध्येच भरपूर चालू झालेला
हो
आणि ह्या वर्षी मे
हो का कधी ऊन पडला स् वागत हम्म हम्म मी बसून चालूल तु माझच्याळी होय आमच्याकडे आलत की आमचं पण येते एकोणीस होय एकोणीसला आमचं सगळं हे झालतं शेतातलं घरातलं सगळं नुकसान होय होय हा होय घरातली मय आहे त्यांच्या
होय तुमचं कुठं घर आहे नदी पशी आहे काय असं
फा का नदी काटलाच होय
नाही म्हणजे ते कुरुंदवाड नदीच आहे ना ते तर नदी जवळ गावा मुळे तिथं पाणी भरपूर जास्त....
होय होय नदीच तीकडनं आणि इकडनं आणि ते नांदणी पण..... इकडच लागतय वडा हो होय... नाधणी वयचं पण लागतय नाही तेथे...
हो आम्ही वाडीला येतोय ना नरस... शवाडीला तेव्हा दिसते...
हो हो जवळच किती तन शिर्डून..
होय तिथनच जायला येते लागते... तिनंच जात...
हो हम्म... हम् होय होय
आणि शेत आहे का शेत...
हो आहे की हो..... अडीेच एक्कर आहे की.... काय ते नाही नाही मी जात नाही मिस्टरच करतात सग
होय हम् हम्म...
मिस्टर गड्या सिंगिंग करतात... होत भात घातले की भात दरवर्ष असते भात.. अं जॉरी शिंगा पण करते की... हो परवा झालं ते उन्हाळे घातलेलं अ..
हा हा हा...
अं होय होय काट दे की काट...
हा हा... हॅलो.... हॅलो.... अरेंज केली हॅलो...
अ काली...
हॅलो हॅलो.... हॅलो... हॅलो रेंज मध्ये या की बाहेर या की... बाहेर या की जरा रेंज मध्ये हा बोला की...
हा...
अह बाहेर आहे स का तुम्ही बाहेर या जरा रेंज मध्ये असं म्हणालोय...
होय हाय..
हा बाहेर आला स तरच ऐकू येत नाही तर मग आत गेलं की ऐकू येत नाही ना म्हण म्हंटलं...
होय होय रेंज
हा हा तेच म्हंटलं हॅलो हॅलो मी म्हणालोय तुम्हाला ऐकू जाय ना...
मी पण हॅलो हॅलो करायल तुम्हाला हेच हो ना तुमचा आवाज ह ना म्हण आली कट झालेय काय... हम् हम् हम्म....
शेतात काय सगळा असं दोन तीन ठिकाणी ऊसच आहे... आणि आता...
हा हा...
जरा जास्ती जरा पाऊस पडला तर शेंगा वगैरे घालणार... मी पण जातोय कधी कधी... असं ऊन वगैरे हा होय होय तेवढंच.... ऊन वगैरे नसल तर जायचं.. एक दोन तीन दिवस तेवढं जरा करायचं नाही तर मग लय भरपूर.... फरुण वगैरे असलं तर माणसं घेऊन करायचं...
होय सासू सासरे ते....
हमि तर सासरे आहे.
हम् हम्.
सासूबाइ नाईत.
हा हा मग जाऊ त ती नत काय कोण? ह हा हा हां.
तीन होय होय. मग मुलगी येणार छोटी मग ती रडत्या मग तिच्यासाठी म्हणून घरातच राहायला. ते आता. एल के जी एल के जीला होय. ती एल के जीला हाय आता. हा बारकीे असल्यानंतर कुठं जायला मिळते. मग ती शाळेत ना दुपारीच येत्या आवरपर्यंत दुपार होत्या आवरून आवरून झालं की तोपर्यंत एक तासाने येत्याच
हा होय होय
होय इकड एक दीड ला येत दीडला सुट
हा हा आमच्या तर जवळच आहे शाळा. बारावीची सुटते लगेच, आणायला जायचं ह होय होय जवळच आहे स पण गाड्यात असतात म्हणज ना रस्त्याला ब होय हा तेच ऐश्वर्या ताईंचे दोन पोरी आहे तिथंच, मग त्यांनी मी जा तो सोडा का हम्म
दोघी मिळून जातय, दोघी मिळून जातय काय?
होय होय दोघ मिळून जाते. तिने नसल तर मी जातो मी नसल तिने जातो आता असल ह ह.
छोटी मुलं आहे तोपर्यंत काळजी घेतली पाहिजे, मोठे झाल्यावर जातात त्यांच त्याने
होय त्यांचं तरी ते येतात काही मुलांनीसनी सांगयला लागत नाही सोडा आम्हाला
होय होय आत्ताची मुलं हुशार लई त हो लगेच त्यांच्या लक्षात येते काय बोलायचं ते आणि अभ्यासात बि लइ हुशार झाल्यात मुलं आम्हाला काय येत नव्हत ए म्हणजे काय माहित नव्हतं ए म्हणजे आणि आता सगंळ झेडपर्यंत म्हणून रिकामी होत्यात. माझी एलके एलकेजीला हो एल के जी ला मुलगी आहे, ती सगळं ती पहिल्या पहिल्या मुलगीचं बघून सगळं म्हणते्या आम्ही काय शिकवलो नाही हे एक अक्षर शिकवलं नाही. तिचं बघून बघून ऐकून ऐकून म्हणाय शिकलेत.
ते बुद्धीच वीकास हे झाले हो आता पोर आताच्या पोरांच पोरांचं हम्म ह.
आमच्या सारखं कुठं आपल्या वेळेचं वेगळं आताचं वेगळं
तेव्हा हे पण होतं स्ट्रीक्त पण होत लई आता काय तेवढं हे करत नाही. पहिला येत शिक्षा द्यायचं करायचं.
आता पोरच हुशार आहे शिक्षा काय द्यायला लागते होय पोरा अभ्यास करून रिकामं जास्त करून मुली हुशार असत्यात म्हणजे मुलांपेक्षा हा नंतर मुली शार्प असतात
हा.
आता आमच्या इकडे कन्नड विषय आहे ते कन्नड कामाला येत नाही आम्ही महाराष्ट्रात शिकलोय. ते काय समजतच नाही ती काय लिहिते आणि काय का आम्ही म्हण हा मुलगी शिकायला येते कन्नड मध्ये, कन्नड येते ना आमचं निप्पाणी एरिया
हा होय होय कर्नाटक.
मग त्यामुळं काय कळत एक नाही आम्हाला कन्नड.
होय हम्.
तरी पण म्हटलं लिहा मॅडम देतात ते लिहायचं सगळं व्यवस्थित घे घ्यायच पाहिजे की अभ्यास
होय होय घ्यालच पाहिजे. घरातच जास्त घ्या म्हण जात
होय घरात अभ्या तुम्ही लक्ष द्या तुम्ही अभ्यास घ्या. होमवर्क कमप्लीट करायलाच पाहिजे करून आणा करून घ्या. होरला अ लक्ष दिली तर असं म्हणत रात्री दहा वाजू र्यंत घ्यायचा अभ्या घेतोय अभ्यास काल रात्री दहा वाजे झोपायला झोपलं आलती तिला. झोप दिलं नाही अभ्यास कमप्लीट करूनच झोप आणि आता काय सगळ्या विषयाचा अभ्यास झालात आम इत गणित मराठी कन्नड आणि इंग्लिशमध्ये ते चार विषयाचा अभ्यास व्हाय नको व आता तर दुसरीला आहेत. मग सकाळी जरा लवकर उठून ना आणि जरा सकाळी घेतोय आठ वाजता खरं कम्प्लीट करून घ्यायलाच पाहिजे. मुड च् की आणि काय. त त्या्यालेेच पाय दुकाले पाय दुकाले म्हत्या मांडे लय कंटाळतीया. आणि आता महिनाभर सुट्टी होती ना त्या सुट्टी मुळ हे झालंय. अभ्यासाच हा चालू झालं. की पंधरा दिवस झालं शाळा चालू होून कर्नाटक कर.
हा तिकडे कर्नाटकला लवकर सुट्टी दिलेल्या असतात.
लवकर असत्या सुट्ट्या त्यामुळे शाळा बी लवकर चालू
हा.
अभ्यास महत्वाचा कसं बी करून घ्यायलाच पाहिजे.
काच
हे महत्व आहे ना.
होय होय ल आहे कॉम्पिटिशन वाढली आता
कॉम्पिटिशन